हॅलो.
हॅलो.
हा बोल काय कराल्सास.
काय नाही बघ बसलोय. तू
मी पण बसलोय. जेवलीस
नाही तु,
हा मम्मीच आहे
मम्मीच्या फोनवर पण कार्य ॲप युज करताय.
नाही नुसता प्रोफाईल टास्क तेवढं भरून ठेवलोय.
हा ते केलंस होय.
हा, आणि हिचे पण पैसे मिळतात, मला बोलेलं मी. होय, आठ रुपये होय. तुझा प्रोफाईल टास्क भरलोय, आणि तिथं तू वाचली नाहीच ग्रुपवर मॅसेज आलता ते, हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.